हॅलो.
हा. हा. हा तर ते हा आणि पोल्युशन रिलिटेड तुम्हाला म्हणजे काय वाटतं काय तुमचं मत हे?
कशाबद्दल म्हणला?
पो पोल्युशन जे होतं.
समजलं नाय मला.
म्हणजे आमच सहावा हवाचा पोल्युशन होतं. दूषित हवा होते किंवा दूषित पाणी आहं आणि परत दूषित जमीन
आता म्हणजे भरपुर तेच प्रमाण चालतं प्रदूषणचच. बल तिकडं तेच आहे.
हा ताय तर सिटीमध्ये तर खूप साऱ्या गाड्या रस्त्यावर खूप ट्राफिक असं आणि ते परस धुर उडवतत पूर्ण
गावाकडे पण कसं भरपूर प्रमाण त्या गोष्टीच चाललंय. म्हणजे गावाकडं पण आता ज्याची शेती वगैरे म्हणजे शेत डे गुरे हायत शेळी आहेत ते पण काय करतात की पाचट ट वैगेरे परत प्लॅस्टिकच्या वस्तू जाळतात असे टाकतात. पण त्याच्याने गुरे वगैरे खातात ना. आणि सिटीत कसं जरा कचरा टाकायला गाडी तरी असते गावात कडे काय असतं आपण बगल तिथं पिशव्या फेकूनच देत असतोय.
हा किंवा बऱ्याचशा इथं ते उघड्यावर शौचायला जात तात बरीस अजून आहे गावाकडे ते पण पोल्युशन हा. पॉल्युशनचं प्रमाण त्याच्यामुळे आहे बऱ्यापैकी.
हो.
आणि सिटीमध्ये तर एअर पॉल्युशन खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
लय लय आता तुम्हाला सांगते आमचं हायवे पासून आतमध्ये रूम आहे बरी जात आहे तरी तुम्हा सांगतो भांडी धुत तली तरी एवढी धूळ बसते ना भांड्यानी की तो भांड घेत ताना आम्हालास पाण्यातून काढल्याशिवाय युजच करता येत नाही एवढी धुळ आहे. म्हणजे हा हा आता म्हणजे जास्त आपली चुकी आहे म्हणायचं आपणच जनता वाढवली त्याम जनता वाढल्यामुळं अ म्हणजे लोकसंख्या वाढली आणि त्याच्यामुळं ते बाकीच्या वस्तू वाढल्या ना आणि त्यात आपण काय केलं की झाडं तोडली.
झाडं तोडली सगळ्यात. नाही बरोबर त्याच्यामुळे हवा हवा
क्षा वाढवल्या जास्त प्रमाणात जसे आपल्या अपेक्षा वाढतेल
हा म्हणजे हवा झाडं तोडल्यामुळे हा म्हणजे बरेचशे त्याचे दुष्परिणाम आहे म्हणजे गोबल ग्लोबल वॉर्मिंग म आपण म्हणतो परत हवेचं प्रमाणक आपलं गरमी जास् त होते त्याच्यामुळे गरम होत, पाऊस कमी पड तो, हा हे सगड त्याच्यामुळेच होतंय.
हो भरपूर आता म्हणजे अ तुम्हाला सांगू का आपण जे सिटीतून कचरा वगैरे गोळा करतो त्याच्यापासून पण किती प्रकार आपल्याला करतात, ते खत माहित तुम्हाला गांडूळ खत भेटत. जर तो आपण कचरा सुका, वला एका साईड ला करून जर दिला तर त्याचा उपयोग पण होऊ शकतो ना, पण आपण तस करत नाही ना आपण काय करतो की सगळं मिक्स करून टाकून देतो पण आपण हा विचार करतो का?, तिथं मुके प्राणी येऊन खाऊन जातात. जिथ तो कचरा वतला जातो, मग त्या मुक्या प्राण्यांना पण त्रास होतो त्या गोष्टीचा.
हा नाही, बऱ्याच ठिकाणी तर ते गाय चाप म, गाय मेल्यानंतर तिच्या पोटामध्ये इतकं पिशव्या सापडल्या तितक्या असं ऐकायला भेटतं बऱ्याच
हो हो, पण तेच ना
कारण तिला भूक लागलेली असते, बिचारीला तिला खायला नसतं ती पिशवी मध्ये जे असेल ते ती खायला प्रयत्न करायचा त्याच्यामुळे ते प्लास्टिक पण त्याच्या पोटात जात गाईच्या.
हा ना, पण ते पाप आपल्यालाच लागत ना आणि तुम्हाला माहिती आप पण हॉटेलमध्ये जरी गेलो तर आता पहिल्यागत आपण कस, हॉटेलमध्ये जे पाणी असेल तेच पाणी प्यायचो आपण आपल्या टायमिंगला, पण आता आपण गेलो की हा पहिल्यांदा बिसलरी द्या असे बोलतो आपण.
हा तेच ना. कारण कि पाण्याच, पाण्याच पोल्युशन बी बऱ्यापैकी वाढलंय ना. त्याच्यामुळ असं भीती वाटते, मुलं आजारी पडतील किंवा आपण आजारी पडू.
हो, आणि विषय कसा झालाय की म्हणजे लोक काय करतात, की पाणी व्यवस्थित तिथं हॉटेलमध्ये ठेवत नाही तिथली स्वच्छता व्यवस्थित ठेवत, जर ती स्वच्छता वगैरे व्यवस्थित ठेवली, तर ही वेळ येणार नाही ना.
नाही बऱ्याचदा मॅडम ते भांडं बघूनच इच्छा होत नाही, ज्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं त्या टेबल वर जे पाणी ठेवलेलं असत, ज्याच्यामध्ये ते पाणी असतं जार असेल किंवा काय असेल ते बघूनच वाटतं का नको बाबा त्यापेक्षा बिसलरी घेतो.
पण आपण ते बिसलरी जरी यूज केले, तरी आता ती बिसलरी आपण युज करतो ती नष्ट पण होत नाही ना ओ. आपण पाणी पितो अन फेकून रस्त्यावर फेकून देतो.
ते ते पोल्यूशन परत ते, सॉइल पोल्यूशन होणार त्याच्यामुळे. जमिनीच जमीन खराब होणार, अ ते जाळलं तर परत हवेचं पोल्युशन होणार.
हो, आणि विषय कसा होतो ती नष्ट कधी होते आपण एक म्हणजे त्याच्या कुण्याचा आता रस्त्यावर टाकली म्हणजे गाडी जायची राहणार आहे का? आणि त्याच्यावरन गाडी जाऊन जाऊन त्याच पूर्ण अस भुसा होऊन जातो, आणि ते पूर्ण अस मातीत मिसळून जात, मग ते पूर्ण माती नष्टच होऊन जातय, मग अशे प्रकार ते जास्त करून नष्टच व्हायला लागले.
बरोबर आहे.
आणि आता आपण टिश्यू पेपर, जर टिश्यू पेपर आपण युज करायच त्याच्या एवेजी आपण रुमालाच पहिल्यासारखं ठेवले, तर झाड तोडायला लाग
बरोबर म्हणता तुम्ही मग प्रयत्न करायला पाय की रुमालाच यूज करा. माग टीशू पकडची गरज पडणार नाही. हा तयारी हे ना, म्हणजे इंडस्ट्रियल इंडं कंप कंपन्या, कंपन्या, कंपन्या आता कंपन्यांमुळे बी ते दूर भरपूर सारे त्याच्यामुळे बी आवाचं पोल्युशन होतं.
हो.
आणि आता तुम्हाला माहित आहे का? असं म्हणजे वातावरणातच नाही तर माणसं ना अ एखाद म्हणजे भाजी पाला म्हणा किंवा दूध वगैरे त्यात पण मिलावट करून ते आपल्याला देतात ना, त्याच पण आपल्याला खूप त्रास होतोय.
हा बरोबर आहे मिलावट तर मॅडम सगळ्याच ठिकाणी हे.
हा तेच ना, म्हणजे कोणतीच गोष्ट हा आपण चिप्स खाय गेलो ते त्यात पण आता ते प्लास्टिकच बनवलेलं आपल्याला माहित आहे का? ते कसं बनवलंय. कुठं बनवलंय. तिथं कशी स्वच्छता आपण पाणी प्यायला गेलो तर आपण तो ग्लास बोघतोय की, ती घाण हे नाही आपण त्या ग्लासमुळे पाणी पीत पण जव्हा ते चिप्स बाहेर खायला जातोय जेवायला जातोय आपण हा विचार करू एका बाहेर हॉटेलला जेवाय गेलं हा बाबा ति ताटकसधुतलं असेल.
हा बरोबर आहे किंवा, कशा कुठल्या? तेल मध्ये बा भाजी बनवली असेल. किंवा किचन मध्ये किती स्वच्छता असेल कॉक्रोच असतील का, का उंदीर असतील. अ! हे आपण थोडी ना किचन मध्ये बघायला जातो.
तेच ना.
आणि ते काय करतात बाहेर फक्त व्यवस्थित ठेवतात, आत मध्ये काही व्यवस्थित नसते.
हा...
आता माझी आई जात होती ना हॉटेलला भाकरी कराय, म्हंणली एवढी घाण तिथं असती. भांडी धुयला ह... बकिटातून काढून त्या बकिटात साबणाचे पाणी करतात आणि नॉर्मल पाणी ह्या बकिटातून काढून. त्या बकेटात घालतात आणि तस च बाहेरपुसून आपल्याला जेवायला म्हणजे एवढी घाण काय काय हॉटेलमध्ये करतात.
ह....
अन्न आपण विचार सुद्धा करत नाही खाताना आपण हा म्हणतो बाहेरचं जेवण बाहेरचजेवण. तेच अडीशे रुपयेआपण घरात आणून चांगलं बनवून खालेलं काय वाईट आहे.
नाही आणि ते बाहेरचं जेवण म्हणजे ते चांगलं कशामुळे लागतं ते. कन्यानी ते फूड प्रोसेसर वापरल असतं म्हणून ते चांगलं लागतं.
हम्म....
अस पण हे!
पण त्यात वेगवेगळे प्रकारचे मसाले पण युज करतात. आणि मसाले काय असे तयार होतात का त्यात अ. कितीतरी केमिकल वगैरे यूज केलेल असतंय मसाला बनवताना पण. आता पहिले तुम्ही सांगा मला, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस. आई आपली कशी बनवायची फक्त लसूण आणि खोबरं घालून.
लसूण खोबरं जिरं आणि ते काय म्हणत्यात धनिया.
हा त्याच्यावरच बनवायची. दुसर कुठला मसाला टाकत होती का सांगा ना, आणि आपली चटणी ते बिर्याणी मसाला पण त्या टाइमिंगला नव्हतं म्हणजे चिकनं मसाला वगैरे म्हणता आपण ते सुद्धा त्या टायमिंगला जास्त नव्हतं, आपण लहान होतो त्या टायमिंगला.
हा बरोबर आहे, आता काय ते विनॅगर वापरता मंग ते सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, हे सॉस ते सॉस परत कलर वापरता, आ परत हे अजीणोर्मोटो वापरता, फूड प्रोसेसर वापरता. बरंच काय-काय वापरतात ते, ते अजून मी तर त दोन चार सांगितले त्यांना विचारलं तर ते वाट हॉटेल वाले बरेच सांग
बरेच- बरेच, भरपूर आणि असं नसतंय ना, मंग बाहेरच असं म्हणजे प्रत्येक गोष्टी ना
ते खेड- खेड्यावर किंवा असं छोट गा- गाव ये, छोट सिटी किंवा तालुका किंवा जिल्ह्याच्या गावावर बाहेरच जायचं प्रमाण खूप कमी तसं बघायला गेलं तर. सिट्यानमध्ये प्रचंड प्रमाण आहे, कारण काय आहे? व नवरा बायको कामाला जाता, अ नवरा घरी आल्यावर बायको म्हणते आहो मी आज थकली आहे. बाहेर जायचं का? कारण तिला माहिती ये नवऱ्याला कुठं, नवऱ्याला बनवता येत नाही. नवऱ्याला सांगू शकत नाही, आ मंग नवरा म्हणतो ठीक ये
आपल्याला म्हणजे बाहेरच खायला लागतं, की एक बाईला आराम मिळावा म्हणून.
हा किंवा त्यांची घरच्यांची इच्छा आहे, म्हणून पण मंग चला बाबा.
हा ना ते कसं म्हणजे बाहेर गेल्यानंतर कसं होत की एक लेडीज असते, तिला सगळं करायला लागतं ना म्हणजे भांडी पडत्याल जे-जेवण म तिला वाटत की जरा आराम भेटेलं आपल्याला तिथून. बाहेर खायला गेल्यानंतर मग ते विचार ती करत असते.
नही ते बरोबरच आहे जसं आत
पण तुम्हाला माहिती का, आपण बाहेरून जेऊन आल्यानंतर ना आप आपल्या पोटात किती दु त्रास होतो, दुसऱ्या दिवशी दुखःतं वगैरे
हा मग ते सोडा टाकलेला असतो, त्याचा पण प्रा त्रास होतो, विनॅगर असतं त्याच काय -काय लोकांना त्रास होतो. हा त काय-काय वेळेस सॉसेस असततात, त्याचा पण त्या सॉसेस मुळे बी त्रास होतो.
हो, भरपूर.
आता बघलं तिथं तेच आहे म्हणा, कोणाला काय म्हणायचं, आता म्हणजे मं पहिले तो आता प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे ते बरेच प्रमाण वाढलंय. त्यामुळ पूर्ण दूषितच झालं या सगळं.
बरोबर,
हॅलो,
हा-हा, बोला ना
अ चालतेय मंग करू उद्या आपण फोन.
हा-हा, चालेलं हो बाय.